हॅलो हॅलो!
हॅलो!
हा साक्षीजी अ आताची, हॅलो आवाज येत? येतोय माझा? हा‌ मा आता स्पिकर वर टाकतो ठीक आहे तुम्हाला असं बोलल्यानंतरच आवाज येईल साक्षीजी आता ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे पहिल्या बॅचची
हम्म हम्म.
आता आम्ही सेकंड बॅच साठी हे करू ठीके ह.
चालेल चालेल.
तुमच्या बेबीज शाळेत गेल्या का?
अ हो हो हो.
ओके त्यांना टिफिन मध्ये काय बनवलं होतं आज म तुम्ही.
मी काहीच बनवलं नव्हत, त्यांच्या स्कूलमध्ये टिफिन मध्ये अ त्यांच्या स्कुल मध्ये त्यांना जेवन दिलं जात त्यामुळे मला टीफीन बन बनवावा नाही लागत.
हो खूपच छान स्कूले त्यांची की त्यांना तिकडेच जेवं सर्व केलं जातात. त्याच्यामुळे आपल्याला पण किती आराम भेटतो ना.
हो. मला भरपूर आराम मिळतो, मला खूप काम करायला असा भरपूर असा वेळ मिळतो. त्यामुळे माझे काम सगळे वेळेत होते. आणि तिचही तिलाही त्रास होत नाही शाळेत वेळेत जेवते ती त्यामुळे सगळं चांगलं होतं.
ओके आता तिथपर्यंत आवाज नाही जाते पण साक्षीजी माझ्याशी बोलतात त्यांनी त्यांच गोष्टी सांगितल्या की त्या त्याच्या जा मुली आहे त्यांला शाळेतच टिफीन वगरे भेटो आणि त्या त्यामुळे त्यांना सपोर्ट होतो काम वगैरे करायला लक्ष राहत ठीके साक्षी जी आपण आता थोड्या वेळाने बोलूया ओके.
चालेल चालेल.
खूपच लवकर कट करतेय पण आपल्याला दहा मिनटच नॅचरली बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथेच कट करायचय. तुम्ही टिफिन हा एकदम बेसिक हा माझ्याकडनं आलं मी टास्कच नाही केलाय. तिथे बघा एंड कॉल यतो आणि बंद करा म्हणजे तुम्हाला कॉल कट कराय चा अन एंड कॉल केला त तुम्ही कॉल एंड होईल रद्द करा म्हणजे तुम्हाला एंड कॉल करायच नाही तुम्हाला बोलायचंय ठीके. मी इथून एंड